हॅलो हॅलो त्यांच नेट बंद हाय का पाय नाही रे क तिझा नेट बंद हाय हा अग आवाज येत नव्हता.
तुमचा आवाज येत नाही मला
तुझ पण येत नव्हता ना आता येतोय. येतोय का माझा हा काही नाही म्हटलं काय चालू आहे काही नाही काय चालू आहे म्हटल
स्वयंपाक
ए ग्राउंड नाही मी झाला नाय ग्राउंड नाही त मी झाला नाही का स्वयंपाक? दिदी आवाज येतो ग म माझा फोन कुडय अ तुझी अजून हलोन आहे लाट क्रीन आहे एकदमच आवाजच चालला बोला आवाजचं येत नाय तेंचा अगं तुझ आवाज आवाजच येत नाही तुझ दोन दोन मिनिटांने आवाज कत होऊन जातो दोन मिनिटं-
तुम पण तसच होतय दोन दोन मिनिटाला कट होतोय.
हा ना हा ना तेच मग काय बोलतोय काय समजतच नाय. स्वयंपाण नाय झाला अजून आं हा बोल ना बोल ना स्वयंपाक नाय झाला का अजून हॅलो हॅलो चालूच राहू दे फोन काही आवाज नाही येत ये. हॅलो आवाजच येत नाही आता काय बोलायचं आपण काय प्राजक्ता. हॅलो हॅलो हॅलो त आलेेत आलाकगो हॅलो हम् आवाजज येत नाहीये हॅलो. हॅलो. कावरच येत नाही तिथं कावर काय मिले. त्या तर फोन चालू आहे ना. थोडासा आवज नाही येऊ रायला. त्याला म्हटलं विचारू. बोलू तू काही आवाजच नाहीलाला. खली त. हॅलो. तिने फोन ठेवून दिला वाटतंय एकेगळे तिचं काहीतरी टुक टुक टाक टाकचा आवाज येत होता. हॅलो प्राजेक्ट हा आता हॅलो हेॅलो करतेय का का का.
तुमचा आवाजच कटतोय काय करू.
आम्ही म्हटलं. काही कटकुट टक टक कावाजेवऱ्याला म्हंटलं की ना फोन ठेवून दिला वाटते एक इकडे. गेला परत आवाज.
मी म्हण चालू करू तुम्ही बडबडगडा वाटलास तर मला ना आवाज येत नाही तुमच सारखं. पकटतोय.
अ बरं बरं ठीक आहे चालेल.
झाला स्वयपाक.
नाही ग आम्ही तिकडे कार्यक्रम होऊून आलो ते. मामा मामेला दिला डबा करून ते गेले आता. शेवची भाजी चपात्या आम्हाला सकाळच्या दोन अडीस भाकरी पडल्या मुगात डाळ. आम्ही गेलोत तिकडे कार्यक्रमाला साखरपुड्याला.
नाही मामी ते कुठे गेले.
गेले घरी.
गेले पण.
गेले पण.
अरे बपले नाही पचताले ते.
हा फास्ट आले फास्ट गेले.
मग काल आम्ही घरी येता येता फोन केला होता, बाळाला आहे तर बिर्याणी केली म्हणे मी.
कधी आच ना.
काल.
काल लय ग.
काल म्हटला तो बिर्याणी क
नाही नाही आज करत होते सकाळी.
काल फोन केला ना, घरी येता येतास त तो म्हणत होत. त का बरयाणी की म्हनी.
नाही ते तेची मग मी आलीश स्वयंपाक करून काल. आणि आज सकाळी फोन आला होता, त्यांचा की मम्मी चादू कुठे आहे तेच पण. कुठ आहे बिर्याणी करायची आहे. ती ग मॅडम बिर्याणी करत होते ते. आता मासे खायचे वाटते त्यांना? हम्म. पार्टी कलू होती त्यांची तिघ भावांची.
हा
म्हणल पसरा करून ठेवतील, तर नाइ म्हणे सगळं आवरून ठेवत यश. आ
तिकडं सु हा, मुन्नी आत्या कड संध्याकाळी भाऊजी आले, त्यांच्या बरोबर गेले.
हा का? माझं
आम्हीच इथ दोघजण जेऊन येणारयत नाइ जेऊन येणार म्हटल, आजचा रविवार.
हा.
मग जेऊण येणारयत ते.
हा, हा, हा, हा रविवारय ना. हा खाडा नाई पडायला पाहिजे तुमचा रविवारचा.
हा आणि ब
अ हा भाऊ, भाऊ जमतील तुमच्या घरी काय आहे म आता मेनू? आं
री व्यायामचा दिवस
तुमच्या घरी कायय मग?
त ना नॉनव्हेज. दुसरा काय असणारय दिवस नाही टळत आमचा.
नाही ना मी तुम्हाला तुला मग
मला पाव भजी आणले, भजी आणले.
कसली?
पावभाजी भाजी
पावभाजी आणली काय? बरंय ना, म जाऊद्या काइतरी वेगळी चव. करायचं काम नाही ठेवत माझा जावई. आ हाय ना? तुम्ही भाजी करायचं काम नाही ठेवत ना? अह तेस म्हणल भाजी करायचं काम नाइ तुम्हाला, पावभाजी खा काहीतरी वेगळी चव. हा काय म्हणता अजून? झालं का मंग स्वयंपाक झाला? भाजी कोण आणून दिली ओंकार दादाने?
हा.
हम्, हम् लवकर आले का घरी आज?
हा दुपारीच आले होते त्यांनी.
का बर? ऊन हाय म्हणे जास्ती.
हम्म आणि ऑर्डर पण निवडताय म्हणले.
हम्म, हम्म, हम्म. बर.
म्हणे आयडी चेंज केली
काय? हा का मी तेच म्हटलं दहा मिनिटं लागती ते कॉल न गेला म चला ईल तो अजून त्याला चला एक कॉल करू ते नाही का म्हणा कोणा कोणाला काय तिला आलाच नाही अजून तो टास्क. तेच ना. का ग अश्विनी इथे काय करतेयय काय? पोरं एखादा बसलेले आहे मी त्या हा का म्हंजे स्वयंपाक वयंपाक करून बसल्या मस्त तुम्ही
नाही हो बाकीय अजून
बाकी आहे?
आई.
काय आई?
बाकीय
आपली आई आहे म्हणा. जावई बापू सासूबाई आहे, असं सांगेल सासूबाई आना. जावईबापूंची सासूबाई आहे.
सुधिरचा कोणाचा फोन आहे म्हणून म्हटलं आ आई ये
ती आई आप ते आईचच समजवत त्या आईने फोन केला साला कस हे को
हम्म.
अं
बाकी अजून मसाला करायचा आहे, भाजीला फक्त फोड मी दिलेली या. चपातीच कणिक भिजूऊन ठेवलं भरलं आहे आरामशिर काय चौघ जन खाणारे. अरे चौघ जनं त है खाणारे कोण लवकर खातं ते यता एक दहा वाजता.
हा पण मगं दहा वाजता आले तरी, करून तर ठेवायचं.
मामा कडून हां हाळूहाळू बागे बागे चालू दील, हम्म आरामशीर करल. नाई काई नाई तसं.
नाई काय? भाजी ती करणार आहे मी. मस मसाला मस
मसाला वाटायच पडेलय ते कादा भाजून ठेव ठूलाय फक्त तो बी दळेल.
मग अ दळसाल तेंव्हाच भाजी करसाल का नाई?
हा मग तेच ना आता, ती करल आता भाजी तिला करायची ती करल.
हां का? हा म तु काय चपात्या करती काय?
बघू आता कणिक त भिजलय.
असं हाय का? बाकी
खायच असंन त करतीन. मला आता हाय भात, सकाळचा पडलेला हाय फोडणीची खिचड़ी.
हां का? बरं बर आई आता उशीराच ईल.
हा म आता काय, आई येत नाही लवकर.
आईला वाजतात दहा आरामात.
दहा बारा. दहाच्या पुुढंच येतील त्या एवढ्या लवकर येणार नाही त्या
नाही एवढ्या लवकर नाही येत आई जेवण करून येत पण म्हणजे दहा साडे दहा अकरा वाजतीलच आईला
हम्म नाही दहा अकरा साडे अकरा बाराबी होणार हो त्यांना भाऊ सगळे भेट तील ते बसतील मस्त
हम्म्
सूरज काका आहे योगेश काका आहे अजून ली दाी जाणार आहे म्हणे तिला घेऊन मग ललित काका जाणार आहे कच पण सचिन का मगरद्दीन हा मग येतच ते
इथेच कयं काय म्हणजे मला सांग आहे
अईन जोत हम्म
शिषिक हा हा हा काय म्हणती
काय नाही
काय चालव आता आज वाडू पच कर ना आ आज वाढ फुल करता
नाही का वाटत
म्हणाला तुमला आच भाषांची नाव असे मराठी मधून
मी
आता मला तिकड कमी कर का आज नाही त्या
ळाला मला भात लावलं बरोबर नाही बघितली मी आ बघ खातनाना बघितली ना तेव्हा कळनास ना
ह कायला नाही गबू नाही नाही च्या शता ह लित ते कॉल एंडिंग करू का मी दहा मिनिटं होऊन गेलेले आहेत
हो हो हो बर बर